हा काय करतेय गं ताई तू?
काय कापूस लावताय.
कापूस चालुयं लावायला. पाऊस ग पडला का काल?
काय करते?
काय नाही ग इथं अंगणवाडी वर आलेले पोलिओ चालू आहे ना.
हा चालू आहे मी येऊन लाग
च
तू गेली होती का? पोलिओ पाजाय लाग. य
मी सुभद्रा सगळेच होते मी काही येऊन लागलेली अंजली तिथं ते आता अंजलीला फोन केला होत तर मी घरी आली, असं सांगत होते अंजली. आणि मोबाल काय नाही ना शेता
हा अंजली गं
नाही घे, अंजली मोबाईल घरी आहे. ती सेतात हे आ हा ती पण शेतात गेली, मोबाईल काय घरी आहे तिचा मोबाईल
घरी ठेवून चाली गेली ती.
पण घरी आहे असं, हा तिला मी बोलली तर ती काय सांगाय ची मला तर फोन सुद्धा नाही लावत काय नाही असं सांगत होती.
काल का परवा तिला पण लावलं होतं गं ती मग नेण्याला होती मग पाऊस आलेय. ताई नंतर लावायचे असं सांगून दिलं मला.
हा.
हम्म.
नाही ना घेऊनच ही पाचवी का सहावी चालू आहे.
किती?
सहा.
सहा लावलं गेलं आजच का काल पण लावलं होत
आजचं आजचं
आजचं म रोज घेऊन गेलेले आहे का?
हा.
माणसं घेऊन गेलेले लावायला.
हा नांदेला आता दिऊन दिलं भाडेने दिलं आता.
काही नाही ग इथं काम चालू ये ना हा.
त्याच्यामध्येच
हा काय चालू मी सर मेसेज टाकले होते ना?
कोण?
आ सर गं
कशात हा ना माझे ते बाकी चौदा मेंबर आज रात्री बारा वाजता येणार हा माझे ते रिजेक्ट झालेय नाही
हा
ते भरायचं बाकी आता रात्री बरणार नाहीत पण बंद होऊन जाणार आता लखपती ति
आज पर्यंत हे अस मेसेज टाकलेले आहे
हा आजपर्यंतच येत बरून घेणार मग आज रात्री असं
रात्री भरणार का
हा
मग उद्या काय करणार आहे डेम
आता सरांना फोन लावा लागेल नंतर तुम्हाला फोन लावणार मग मी
हम् माझे पण कैला सांगत होते कापूस लावायचे असं सांग दिलं होतं आज पण लावायला जाणार होते
हम्म
पण ते वेल्डिंग मारायला चालले गेले ना म्हणून नाही गेले मग इथे आली मी
चांगलं आहे मग
हम्म अंग अंगणवाडी वर इथेच आहे मी बसले दे एक दोन एक दन चालूच आहे ना मुले घेऊन कोली पाजयला
हा
सीमा ताईला फोन लावला होता का
हा लावलो होतो किती पाच का चार मिनिट गप्पा मारले होते मंग्रेजच नाही तर कट झाले आपाआप
आपप म्हणंत नाही लावलं मग
नाही लावलं
अस
हा रंजना मॅडमांनी दोन वेळेस लावलं आता मी पण लावलं आणि रंजना मॅडमनी पण आता लावणार ना अजून एक दोन कॉल बाकी- की दिवसातून एका व्यक्तीला वि चार आहे ना
हो
लावणार अजून अंजली तर मोबाईल ठेऊन चाले गेलं अस का
हा
आस एक दोन जा होऊन जाणार
हो
ताईन ना लावणार तर पाच सहा इथंच होऊन जाणार
कोणाला
इथ अजर जिलला अंजली ना नगर हा
हाय माझे अजून बाकीचे
सगळ्यांचं पूर्ण झालं आपल्या इतकंच बाकी आहे ना बस
सगळ्यांचे पूर्ण झालं
मग तुझं माझं आणि अंजरीचं अनिताचं आणि सीमाचं इतकं
भारती ताईचे पूर्ण झाला मला तर दोनदा फोन लावल तिने
अ दुसऱ्यान सोबत बोलून घेतल ना
हा मॅडम असेल.
हम्म हम्म
हम्म म्हणून ना
हा.
हम्म ह मग डे डेब रसम मध्ये काय बनवं लाग तू
काय बनवायचं. आता सरांना विचार लागेल काय बनवू चांगलं?
व्हिडिओ बघून घ्यायचे ना मग
बघनाना
मॅडम सांगत होती मला पण तुम्ही पण डेमो रेसिपी करा असं सांगत होती मॅडम मला पण
हम्म
हम्म पण आता कामाला लागून गेले ना ग सर्व
आता तस लागलेलं जे काम आ ला सरांना पण बोलली होती पण सर पण हे दोन तीन दिवस राहुदे असं सांगून दिलं मग पाऊस पडत लागलाय सगळेच मग कामाला लागून गेले.
हम्म माझे पण असं सांगत होते पण नंतर म्हणजे हे पूर्ण पेरणी झाली तेव्हाच करणार असं सांगितलं मॅडमांना
हम्म
दोन म्हणजे पुढच्या आठवड्यात करून घे असं सांगत होती मॅडम हम्म ह म नंतर मी मग आणि त्याला काल लावा लावलं होतं फोन साधा कॉल मग ती काही कामामध्ये होती ना म्हणून नाही लावून दिलं मग
आलं होतं डेच नंतर लावणार मी कामामध्ये नंतर लावणार मी कामामध्ये मग लावलंच नाही
केव्हा?
असं
दोन तीन दिवस झाले काय आज लावलं होतं.
आठ दिवस झाले.
आठ दिवस झाले.
हम्म
हम्म जेवण काय झा केलं मग
बेसन
सन
मग
हम् चांगल आहे ना ग मग
काय खायचं नाही गवाची पोळी हो ती पण ना ग नाही मुलांसाठी
हा. चांगलंय ना
हा चालू केलेलं आहे.
हम्म तिला मस्त ते भेटले ना म्हणून माहित पैसे ग
हा ते मॅडमां स पत मेळमांची आईसोबत बहिणीसोबत सगळ्यांोत गप्पा महाराजची
केलेली आहे ना मोबाईल म्हणून मेणम
काय
हम रंजना मेड म्हचे पण बाकी आहे का
त्याच पण मानवा सरांचं बाकी आहे रंजा म त्यांचं बाकी आहे
अस सर मला पण एकदा फोन लावला होता त्या दिवशी आपण म त नाही होती त्या दिवशी मी जे ह तू पण होती ना या दे मॅडम फोन लावला अजून नाही लावला मग संध्याकाळी लावणार तिला फ
चालेल
हम्म सर्व इथं त्याशच आवाज येतय का मााती भरता येई ना घर बांधायला आहे साफ सफाई चालू आहे ना तिथं
हा का
हम ह गले होते ना जेवला दोन तीन ताई होते अशावरबर अंगणवाडी ताई होते मग घरी गेली नंतर जेवण करून आली तिथून
हम्म
हम सकाळी पण चाय एवढी घेतली होती ना सकाळी सकाळी जेव नाही जात म्हणून जेवणानी केलं ना हम्म हा तर म हम्म बारा साडे बजला गेली होती
ह का
हो अजून अंगणवाडीत आई ही अंगणवाडीत आई आणि मी एकटीच इथं एकदम बच्चू घेऊन येतात ते त्यांना पोल पाजाला
पर्यंत ना
पाच चार वाजेपर्यंत सांगत होते
चार वाजेपर्यंत
हा पोरकतदाादा आले होते एकदा फिरून फेरी मारून चाले गेले
हा तिथं पण होते ना प्रकाश सुद्धा मीे फोटो टाकलेला आहे ना
आ मी बघितलं नाही ना आता बघणार म्हणून मी नंतर टाकणार हम् हम्म किती लाभार्थी झालेले आहे तुमच्या
आता सुभ सुभद्र आहे ना तिला विचरावं लागेल किती झालंय असं
हम्म हम्म माझे तर अजून म्हणजे एकोणसत्तर यादीमध्ये ना तेरा बाकी येम आता
तेरा बाकी आहे का
हम् बाहेरगावचे जास्ती आलेले ना आच्याकडे म्हणजे पाहुणे आलेले तेच आहे ना हम् त्यांना पण पळी पाजाव लागतं ना जर
मग सगळ्यांनाच ना
हम्म कोण कोण बचू सुटायला नाही पाहिजे ना.
हा.
हम्म सगळीकडेच आहे ना पोलिओ पाजायचे. हम्म. हम्. काय चालू आहे मगं आता मक्का लावला का नाही या वर्षी.
या वर्षी नाही.
नाही.
नाही.
कापूसच कापूसच. हम्म, पैसे जास्त बघायचे कायं.
मगं या वर्षी नाही टाकला.
मक्का पन लावून घ्यायचं ना गं ताई. भाजून खायलां मस्तं लाग-
अ शेतामध्ये आहे ना. तिकडं हा हा घरच्या शेतामध्ये आहे ना.
हा.
मम्मी पप्पा त्यांच्या शेतात पणं आहे.
तिकडे पणं आहेेत.
हा आले होते आजच पप्पा.
हा ना दे गं.
मगं.
कापूस लावणार असः सांगत होते दादा हा. मिरची. मिरची घर पूरती लावणार गं जास्त नाही लावणारं.
चालेलं.
हम्म तू.
आम्ही नाही.
हम्म.
तिथं शेतात लावलेलं आहे ना. हा. तीत शेतात लावली मिरची कायं? आपली मिटिंग होती हा घरच्या शेतात पणं. सगळेकडे मिरचीच आहे तिथं. पूर्ण शेतात हा पूर्ण शेतात.
हे दिलेले होते ते का?
नाही ना विकत ऑनलाईन केला होत ना. मागवले होते. मगं मागवले होते. बुकिंग केले होते तेच.
चांगली मिरची आहे का मगं.
चांगले आहे ना टप्प्याटप्प्याने आले होते ना ऑनलाईन मोरेसरांनी करून दिलं होत ना.
आपल्या मोरेसर काय? हे.